हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. अम्मम्म. श्रीमंतीचा दिखावपना पण करतात, काही - काही खूपच. एक, एक, एक धडाय. शेवटचा धडा काय? काय महिती? शोधू चल आपण. हम्.
हॅलो. विना, काय हे? बग. बी शुअर, यू पुट युर फीलड, इन द राईट प्लेस. देन स्टँडर्ड. अब्राहम लिंकननी असं, बोललेलं होतं. साधारण दोन हजार, एक दोन हजार बारा. सलग अकरा वर्ष त्यांच्या आयुष्यात अत्यंत वेगवान, धावपळीच, अन प्रचंड उलत- पालत होती. त्यात दोन हजार चार मधला, पंचवीस एप्रिल माझ्या आयुष्यात भयंकर जीवघेणा आणि कुटुंबाला, हादरवणारा हादरवणारा होता. काही दिवस न विसरता त्याला एका हीटिंग फॅशन चा मोठा प्रोजेक्ट हेड करत तो काही दिवस चोवीस साइट रोटेशन पद्धतीने दोन शिफ्ट होणे चालू ठेवायचं जवळच्या हॉटेलवर वर यायचं अठरा तास साइटवरच जायचे उशिरा दोन वाजता हॉटेलवर पोहोचलो अंगोळ जेवण करून व्हिडिओ पहायला तीन वाजले ती झोप लागली होती साधारण ते मी फोन लगेच उचलला तर आवाज प्रचंड घाब लेला होचा तो एकदा म्हणाला मोठा गॅस लींक झालाय
मला काहीच कळत नाही काय करायचं तुम्ही ताबडतोप इकडे या मी आहेत झोपेतून उठून फॅक्टरीकडे पळालो रात्रीच वेळ असल तरी फॅक्टरी अगदी पास मिनटाच्या अंतरावर असल्याने मी हॉटेलमध्येतच पळतच तिथे गेलो तिथे जाऊन पाहतो तर आणि लोक पसरलेले कमीत कमी चाळीस पन्नास वेड्यासारखे होते जीवाच्या आतंकाने ओरडत होते एक दोघे फायर ह आग लागली आग हे काय काय माहिती झोपच नाही झाली आज अच्छे अच्छे संस्कार असतात आपल्याला मिळालेली पिगी बँक असते आई वडील आजी आजोबा यांची चर्चा पैशांची घेवाणघेवाण पैसे वाचवण्याचे तसेच वेगवेगळ्या दरोजच्या घरातल्या मोठ्या लोकांच्या चालणाऱ्या वेगवेगळ्या अगदी पैसे बचतीचे पूर्वी पासून चालत आलेले संस्कार पण पुढे कमवायला लागलं या बचतीच्या सवई परिसराप्रमाणे आपल्या कडे येणाऱ्या पिढ्यांना स्पर्श करत आणि योग्य त्यांचे सोने करतात बऱ्याच युवक युवतीने ट्रेनी बणून अगदी सुरुवातीला मिळाले हे काम करताना पाच दहा हजार रुपये पगार मिळतो अशा जबाबदारी पूर्वी काही कर्ज किंवा जगण्याच्या लढाईत बचत सर्व अवका बाहेर वाटतात थांब बरं त आवाजच मिते मला हम्म उडयातें का प्रगती करत लाखो रुपये ही कमवाईला लागतात तरी सुद्धा तास तास तणाव तसेच पैश्यांची ओढाताण आण चनचण त्यांना जाणवतं राहते खरे तर यालाच आर्थिक निरक्षक असे म्हणतात हा आर्थिक साक्षरताचा विषय वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हम वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती होतो
वेळेच्या कोणत्याही टप््यावरती होतो
वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती होतो
सुरू झालय
शांत आणि सोपे होते
हम्म शांत आणि सोपे होते
हम
काल बाहेर होतास ना काय बाळ हे